हां बोलां ताई
हम्मं तेचं म्हटलं मंग त्यांमुळे ते चालूं ठेवलं दिलं आपल्या इथं इतिहास जे कायं तीलां सांगता येईल तेवढं सांगयचा माझं प्रयंत्न चालूंय बरं
हां हां हां ते चांगलं आहे म्हणजे ते बघां दाखवण्यांसाठी ते पोरांना चांगलं आहे
हम्मं म्हटलं एवढां इतिहास आपणं आहे तरं आंतापासून तिच्या मनांवर हे केलं तरं तिलां कळेल नां की कायं आहे कोणं होते शिवाजी महारांज संभाजी महारांज कोणते सगळें सुबय महारांणी ये सुुबई कोणं होत्यां कायं त्यांचं कायं त्यांनी कायं केलं म्हंजे तेत नाहीं कोटे होते म्हटलं थोडं रडायचं म्हटलं समजलं नां पास झालं म्हटलं कोणं आहेत एवढं जरी कळालं तरं बसं त्यांनी कायं केलं किती कामं केलं किंवा कायं कायं केलं हे माहित नाहीं तिलां नाहीं नसूं दे म्हणलं आपल्याला ह्यां वयांत कायं माहित होतं कायं सांगा बरं कोणी म्हणजे आपल्यांला शाळेत शाळा दहावी झाली तर नीटच माहित नव्हतं संभाजी महाराांचं कार्य काय आहे ती सिरियल आल्यावर खऱ्या अर्थान कळाल की संभाजी महाराज एक्चुअलकार्य काय होत त्यांनी काय केलं नेमकं बलिदान कशासाठी ते तिलात की आपल्याला तेव्हा कळालं
काय आल होय, होय, होय. आपल्या वेळेला टीव्हीवर हा प्रकारच माहित नव्हता मोबाईल तर लांबच. माहीत नाही, नाही, नाही, माहीत नव्हतो. ह त्याच्यामुळे आपल्याला पण इतिहास असा अजून परफेक्ट असा माहीत नव्हताच.
मग त्यानिमित्ताने मला तला सांगायचं मला पण सगळं मला पण जरा इंटरेस्ट आहे ना इतिहास आणि ह्याच्यातूनमध्ये शिवाजी महाराजांचा असुदे किंवा न एव स तंत्रळाचा इतिहास सगळा अस मला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये मग ते मी मला जितकं माहिती आहे तितकं मी तिला सांगता येईल तेवढं मी सांगत असते काहीतरी गोष्टी
ह चांगलं आहे आता ते काय, काय तर ऐकत बसते आत्ताची मुलं कुठे ऐकतात. काय तर म लावून दे. रील लावून दे काहीत स्टोरी लावून दे चालू असते त्यांच.
मग त्याच्यापेक्षा म्हणता नकोस म्हणून आ म टीव्ही घ्यायच मेन पहिला टाळलं म्हटल तिला जरा मोठी होछ दे समजू दे सगळं व्यवस्थित तिला टीव्हीचं महत्व समजने म्हणजे काय किती वेळ टी व्ही बघितन चांगलय काय बघ पाहिजे हे तिला समजूदे मग घेऊन या म्हटलं.
घ्यायच्या ह हा हां.
मग आत्ता घेतलं की कसं होत आपण आपल्याला पाहिजे म्हणून घेणार आता पोरांचं नुकसान होतं त्याच्यात खूप
हा आणि काय होते आपण आपल्या कामात तोपर्यंत मुलं बघत बसतात तेच.
आणि त्यांना एकदा सवय लागली की परत मग ऐकत नाही तो. किती पण तुम्ही त्यांना समजावा काय वाटत ते करा नाही ऐकणार मग.
तेच की ते ऐकत नाहीत मग एकदा सवय लागली
होय न सवय नाही टीव्हीची सवय नाही गावी केली ना तरी पण तिथं बघेल टी व्ही पण जास्त नाही बस ती दहा, पंधरा मिनिट एका जागी बसेल ती त्याच्याबेक्षा जास्त नाही बघू शकत ती. ती नाहीच बसत कारण तिच तर सवय लागल्या ना टी व्ही वगैरे बघायच असं काय सवय नाही आहे त्या मग खेळायची सवय आहे ती खेळल जरा जेवताना वगैरे बघल किती लयी वेळ बस एका ठिकाणी तिला बसणच होत नाही टी व्ही बघेल ना असं बसायचं एक तास भर उठतेच लगेच नाही. खेळुया चल म्हणती ती दादाला घरी गेले की त्या दादाला तिच्याला चल टी व्ही बघु नो बघायला टी व्ही बंद कर आपण खेळुत चल बर त्याला
होय ना त्या तिला सवयच नाही त्याच्यामुळ करत हे म्हणत असेल हो. हा हा हां.
चांगलंय सगळेजण उलटतेच म्हणतात की तू सवय लावली नाहीस कारण टी व्ही ची ते चांगला आहे म्हणतात त्याच्यासाठी.
हा मेन म्हणजे विषय टी व्ही घेतला नाही ते महत्त्वाचं आहे.
हम्म म्हणूनच म्हटलं आता काय टी व्ही आत्ता घेऊ शकतो पण म्हटलं नको
हा तेच की म्हणजे तिच्यासाठीच की तिच्या दृष्टिकोनातून हा.
आम्हाला कंटाळा आम्ही जरा मोबाईलवर बघत बस त्याच्याबरोबरच मी पण ते शिवाजी महाराजाचे वगैरे पिक्चर बघ कुठ काय कर मी एक पिचर तरी शनिवारी नाहि तर रविवारी एक बघून काढतोचे शिवाजी महाराजांचा. मला रिपीटेड असू दे झालेला असू दे बघितलेलं तरी बघायचं असते.
तेवढा आपला पण टाईमपास होतेना.
ह म काय? आणि ति जे प्रश्न असतात ना मग त्याच्यावर ती प्रश्न विचारत राहत ना. हे असं काय आहे? हाय ही की काय? केलं. हे कोण आहेत हे पंत होते ना? तिला ते पण माहिती मोर पंत कोण? अनाजी पंत कोण? त्या संभाजी महाराजांच्या सेवेमध्ये
होय ना? एवढे एवढं माहितीय तिला?
अना -अनाजी हो हे अनाजी पंतयत ना? म्हणते हे मोरं पंत येत ना? म्हणून विचारत्या लगेच.
ते म्हणजे सगळं आपल्याला मग सांगायला बरं ना? माहिती असलेलं बरं.
हम्म मग ते विचारत्या हे असं का केलं त्यानी.
हा हा हां.
बास म्हणलं तेवढ केलं तरी बास झाला म्हटलं. हम्म. आपल्या मुलांना आपणच सगळं सांगायला पाहिजे.
सांगायला लागतय हो. आपण स्वतः सवय लावल त्याच्यावरती असतो वो ते.
त्याच्यावराय हम्म. कारण टी व्ही बघून मोबाईल बघून किती नुकसान होते बघयला लागलोय. आता माझ्या बहिणीचीच मुलगी आहे ना? तिला म्हणजे हा आता ती दिदी काय करायची? घरात काम आहे म्हणायच पोरगीकड उगस रडत्या. चिडचिड करत्या. त्यां सगळीजन रागवतात. म्हणून ती मोबाईल देऊन बसवायची. बसत्या नव एका जागी बसू दे. अस म ही सवय तिला लागली ना? की आता म्हणजे एवढी चिडचिड -चिडचिड करत्या प्रत्यक्ष छोट्या छोट्या गोष्टीला ती चिडचिड करत्या अजून नाही आता आता मोठी झाल्या. दहा वर्ष झाल्या. तरी पण अजून चिडचिड चालू आहे तिची. तिला कुठली गोष्टी नाही म्हणायचं नाही. सारखं मोबाईल पाहिजेल हातात.
हा ती शेवटी सवयच लागली ना तिला.
मग तिला -तिला मारलं काय? क रागवलं काय? काय फरकच पडत नाही तिला अस हाय. मग तेव्हाच मी ठरवलेल म्हटलं ते बघत आ हा दीदीच्या मुलगीच. माझ्या मुलीगीला तेवढं मोबाईलची सवय टी व्ही ची सवय लावणार नाही म्हटलं. काय झालं तरी होऊ दे म्हटलं. म्हण लावायच नाही म्हणलं. आणि ते होतेय बरं वाटते आज.
हो हो आणि आता हो आता ती म सवयच नाही त्याच्यामुळे ती घेतली तरी ब
पुढं नाही आणि पुढं पण नाही इतकं टीव्ही बघण. तिला लहान पणी आत्ता सवय नाही. ती नाही पुढे पण जरी घेत घेतली आम्ही टी व्ही पुढं थोडी मोठी झाल्यावर तरी ती नाही बघणार जास्त. बघल हा हे आता सिरियल आप मोबाईलवर बघ ते ना तेच तीला त्याच्यावर टीव्हीवर लावून दिलं ना तेवढंच एखादा बघल बस बंद कर म्हणल.
हो तेच. तेच आपलं आता जाऊन आल्या नंतर आता आपली झोपून उठून आपली
हम्म खेळत्या खेळत्या खालीच अभ्यास करायच जरा. तिचा अभ्यास घ्यायच. परत जरा खाली जाऊन येत. खाली त्याच्या तिच्या फ्रेंडकड जाऊन झालं तिथं खेळत बसत्या त्यांच्या घरात.
हा हा हां.
तोपर्यंत तिचे बाबा येतात. साडे सहा -सात पर्यंत म आले की त्यांच्यावर आणि असत्या. त्यांच्यावर जरा खेळत हा स्वयं मी तेे जाते सात वाजल्या क लागत स्वयंपाकला. ती त्यांच्यात गुंतून जाते मग.
हम्म. चा एक तासाभरात स्वयंपाक अवरून आपलं झोपून जाया
म्हणजे जेवायला बलेललं असतय सव्वा आठला म्हंजे
हा. वाटतंय येवढं पण जेवायलाच पाहिजे ओ आठ साडे आठला म्हणजे जेवायला पाहिजे.
हम्म गावी गावी होत नाय ओ तस इथं टायमिंग टाइम टू टाईम सगळं होतय मला तिला देणं. आणि तिला पण ते सवय लागले क नाय लहानपणा पसन टाईम बरोबरटला आठ ला म्हणजे तिला मी जेवायला देतो म त्या मुळं तिला भूक पण लागतीया आठ वाजल्या की नाय चालू करतिया आई भूक लागलीया झालंय काय जेवण हित आ सुदे किंवा गावी गेलं की अस. गावी जरा लेट होते पण तिच्यासाठी मी लवकर जरा आवरते तिच्यासाठी ला गनार ते तर पहिला आवरते बाकीच्यांच जरा चपाती भाकरी लेटन करायची जरा. पण ते पहिल तिच्यासाठी आवरतीया म म्हणलं तिज टाईम मींग एवढं चुकवायचं नाय म्हणटलं काय जरी झालं तर.
हो सकाळी किती वाजता उठते म?
सकाळी सव्वा सातला उठते सातला सात वाजून गेले की तिला हाक मारय चालू सव्वा सातला म्हणजे उठतिया ती.
हा हा हा. ती स्वतः उठते?
परंत आज हा जरा हाक उठवायच जरा आपल लहान हाय त्यामुळ जरा ती कधी कधी उडतिया झोप झाली नसली की म नखरे चालू असत्यात नाय माझी झो झोप नाय झाली मला दुपारी झोप सांगून सांगून दहा पंधरा मिनटं जात्याच साडेसात वाजतातच तोपयंत. तिला उठोस पर्यंत म्हणजे म तिथन एकदा उठली जाजी झाली क नाय उठून उभा राहिली पाणी पिली का नाई मग काय नाय.
म काय नाय हा.
तेच झोपतेत हाथरुणातून उठून बाजूला येऊस पर्यंत चालू असत्यात.
हो तु मुलांच तेच असत बाजूला ये पर्यंतच नखरे असतात हा त्याच्यानंतर फ्रेश होतात.
हा म्हणून झोपवल्या क नाय रात्री लवकर झोपली ना व्यवस्थित झोप होतिया फ्रेश राहतीया. झोप नाय लेट न झोपली एखाद दिवस म त्या दिवशी चाल.
मग काय तर. चांगलाय सकाळी आपला नाष्टा वगैरे का- काय करते का नाय?
अ नाय जरा ड्राय फ्रूटस भिजवलेले असतात ते खाते आणि दूध पिऊन जात्या. म दिलेलं असतंय कधी चपाती भाजी असतीया कधी पोळी वैगेरे करून देतिया पोहे अस त्यात कधी उपमा वगैरे असं शिवायचं उपीट वगैरे. हा कधी असं पनीर पराठा वगैरे आलू पराठा वगैरे असं काय तर पराठे वगैरे कधी असतेत हा कधी सगळं काय तर काय तर वेगळ रोज द्यायचं. एक दिवस गुरुवारच आमच फिक्स शाबूची खिचडी असतिया कारण गुरुवारी आमचं हेन च मिस्टरांचा माझा उपवास असतोय ना म त्या दिवशी हा मग त्यांना पण होतय हिला पण त्या दिवशी शाबूची खिचडी द्यायची मग.
हो त्या निमित्तानं ते पण खाते मग.
ते पण खात्या तिला आवडतं पण ना मग खात्या तर देतो दही आणि शाबूची खिचडी दे कधी हा कधी दहीधपाटे वगैरे असं करून देते कधी पालकपुरी वगैरे असं द्यायचं काय तर काय तर वेगळे खाऊन जे पौष्टिक पण होईल. आणि त्यांना खाऊन पोरभर पण भरेल असच द्यायचं.
आणि वेगळ दिल्याशिवाय टिफिन पण संपत नाय. चपाती भाजी दिली की मग थोडीफार तर घेऊन येतात.
मग त्यांना त्यांच्या आवडीच द्यायचंय ना त्यांना विचारते हा हे पाहिजेलाय मला म ठीक आहे आठवडा भर तू पहिला सोमार ते गुरुवारपर्यंत टिफिन सगळ्या फीनिश करून दे मग शुक्रारारी मी तुला तुझ्या आवडीच हे बनवून देईन. अरे ठेवलं काय नाय गप्प खाऊन येतात हा बाबा नाय खाल्लं तर आई देणार नाय आपल्या आवडीत आपल्याला करून.
नाय हे माहिती असतं ना.
हा मग त्यामुळ मग गप खाऊन येते.
हा हा ह. आणि किती वाजता? बारा वाजता येते का ती?
आ एक वाजता येत्या. साडेबाराला सुटते शाळा यूसपर्यंत त्यामुळे एक वाजतोय च तिला यायला इथे घरी. हम्म एक वाजता येत्या.
हा हा हा एक वाजता येत असल.
येऊन तिथन फ्रेश होऊन ज्यस पर्यंत जेऊन सगळ तिथं आवरुजपर्यंत म्हणजे पावणे दोन दोन वाजलेलच असत्यात.
नाही वेळ होतो. मुलं यायला म्हणजे येऊन जेवन वगैरे वेळ होतोच.
आलं कि तिचं पहिला बसायचं. स्कूलमध्ये काय -काय झालंय सगळं सांगत बस - त्या मग तिथन तिज जीवाला मग त्यामुळे जातय स
खराय म्हणजे आल्यानंतर सगळं
हम्म. सांगतेच ते आल्यावर. असं झालं. आज हे आली नव्हती. माझी फ्रेंड आली नव्हती. हे केली ही न मी टिफिन जराच राहीला. नाही तर संपवलं मी. त्यांना नाही खायला त्यान हे आणलेलं टिफिन सगळ सांगत बसली. आज टीचर नी हे शिकवलं आम्ही हे राईम्स म्हटलो.
हा हा ह तेच की हे सगळ चालू असतय - -
मग काय?
ते सांगण्यातच त्यांच अर्धा पाऊण तास जातो.
हम्म म्हणून तर मग ते आईकला इथ खरं जेवण खाऊन आवरायला दोन वाजत्यात.
दोन वाजतात मग काय? ते इथून पुढं जरा खेळणं वगैरे होतं मग झोपायचं. ठीक आहे. चालेल. चालेल. हा ओके